अन
हॅलो
हा
आवाज कमी यालाय. आवाज का कमी यालाय म्हणल तूच्याकडनं
मला पण तुझा आवाज कमी याला लागलाय.
हो.
बोल की
काय नाही ब तर काय काम चालूय. का म्हांडलंय तर घराकडे करत बसली.
ह जेवत.
जेवण हाय दीदीने थोडं किलिया थोडा हाय मग.
पोर
दीदी बसल्या ना अभ्यास करत
बोला.
प्रज्वल गेलाय जिम ला. हो काय? कराय तू काय? करायलाय.
ह चालू ना.
खेळायला. आहे दमो ते काय?
आवाज नाही कमी आला तुझा.
मला पण आवाज तुझा पूर्ण कमी.
े कमी यायला लागवस तुझ्याकडूनू वाढ क आवाज.
तुझ्याकडनं आवाज वाढव.
नान.
मी वाढवला गेेतात ना तू मला फुल याला लागलाय तुझा आवाज आता.
होम. वाढला तू वाढव अस.
मला पूर्ण यायला आहे त त्या ह.
ब करड कामर नाकांड
कामावरच की औ
ह
कामावरच आणलली कुठं ब्लाउज घेतेस ब्लाउज काही नाही. तिकडन येऊन करायचं म्हणते नकोडते. तिथच दिवस पूर्ण ह्याच्यात जातो धावधावल्या होत्या.
ह हा..
हा मायत न य...
का य सोड द त या्याच्यात हाय. तिकडच जरा घरातल काय जास्त घ्यायला बघत नाही होय. ब्लाऊज ब्लाउज सन गाय घ्यायला बघत नाही म्हटलं. तेच हे होत्या तापत्र होत्या.
येन करायच म्ह...
हां.
येऊन करायच म्हटल होत.
होय, ते एक दिवसभर कंटाळा आलेला असतोय. आणि घरात ये आणि ते करायच दरजेवरच.
ओके बा.
काय म्हणे.
काय नाही निवांत आहे, जेवण करायच. आवरायच. तिन एक रामनाथ.
नाही कस काय?
काय प्रजोतश शाळा कॉलेज किती वाजता जातेस.
सकाळी सात साडेसातला जातेया सातला जाते इथं,
हो सायकलने जाते.
नाही बाई गाडीत जाते.
गाडीन जातेय.
होय सायकल न काय पल्ला थोडाय व्हय.
आठ किलोमीटर जायला लागतय गं.
गाडी एकटीच असते सगळ काय आणि कोण असतय सोबत.
नाही एकटीच असते.
गाडी दिल्यास हातात जरा व्यवस्थित सांभाळून.
हम्म आउटसाईड नच इकड जायला होतय तोपर्यंत मग काय करतेस.
हम्म.
कारण एक तर हितन ईचलकरंणजी आठ किलोमीटर आहे. आणि तिथन आणि एसी कॉलेज म्हटल तर तिथन आणिक दोन तीन किलोमीटर हे होतय. त्याच्यामुळ काय करतेस.
क्लास लावशील मग तिला हे जर कॉम्प्युटरचा क्लास तिथल्या तिथ एक तास भर लावशील.
कम्प्युटरचा प्रज्वल म्हणाय लागलाय कम्पुटरचा क्लास आत्ता लगेच नको बारावी होऊ दे तिची. तिला पेलवणार नाही म्हणते ते.
हम्म
आणि कम्प्युटरचा क्लास षण नाही शाळेत पण कायतर हे केल्यात वाटत कम्प्युटर क्लास चालू केल्यात.
ठीक आहे अकाउंट अकाउंटिंग असते मग करते दुसरी.
अकाउंटचा क्लास आणि ठेवलाय ग अकाउंटचा क्लास लावलीया.
होय
हम्म अकउंटचा क्लास चालू आहे ते अन कुठ लय लोड होतय ग मग. म्हणून म्हटल एक वर एक होउ दे. हा लय लोड करून पण काय फायदा.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
प्रज्वलचा. त्याला ॲकेडेमीला ह्याला घातलय म्हटले फक्त्त. अभ्यासासाठी भरतीचा
आवाज आवाज गेला.
भरतीचा अभ्यास म्हणल एक वर्षाच फक्त हे हाय ट्रेनिंग आहे.
कुठं ते?
इचलकरंजी.
तिथ आमपल्या फ्लॅट मधले एक कोणतरी मेंबर आहे चैधरी साहेब म्हणून त्यांचा मुलगा त आटच बली वर पण घातली तुला पण
ईचलकरजी ला
होय इचलकरंजीला घातलय त्याला
अँकडेमी म्हणजे हेप फिजिकल अँक म्हणजे फिजिकलच काय त्यांन हे केला नाही फिजिकलच
सगळं पूर्ण हॉस्टेलचं कटच आहे हॉस्टेलचं कटस सगळं
हम हाय सोड तस हाय सोड तस खर ते प्रज्वल न फक्त हेच बघितलंय हम् फक्त अभ्यास अभ्यासासाठी हे कराल लागलाय फिजिकलच काही त्याचं तो हे करतो म्हणालागलाय हा फक्त
हा हा स्टडी साठी फक्त
हा स्टडी फक्त करणार तिथं
हितल कोल्हापूर सोडून हितल तिकड गेल्यात इचलकरंजीत आणि इचलकरंजी तली पोर इकड यायला लागल्यात.
तसंच आहे बाई
ह्यांच्या ओळखीचा हाय हा
होय
अकॅडमी ह्याच्या ओळखीची हाय. कोल कोल्हापुरातलं पोरग इचलकरंजीत अकॅडमीला आलंय तिथं म्हणजे हॉस्टेलसहित सगळं
हा तेच पुरत हे असत्या सुविधा असत्या. बाहेरच्या पोरसणी तस ठेवत्यात कस आहे महीत काय ते स्वतःच हे होत नाही का लांब गेल्याशिवाय
नाही त्यांचा प्रॉब्लेम काय माहीती ये घरी कोण नसतय त्यांच्या पोरांना हे कराय साठी घरी कोण नाय.
हम्
तीनी दोन्ही पण पोराला तेस एक केलयात.
हां
ते आहेत तवर सरकार हॉस्पिटलमध्ये त्यांची शिफ्ट असत्या.
बरं
गेलतीस सरकारी हॉस्पिटल ला.
हा
ति प्याड म
हा हा त्याच्यामुळं काही करून फाँलत आसेल
मी पण जाते त आता बाहेरच्या बाहेरच्या याला त्याच्यामुळे त्यांनी पोरासणी तस कारून च ठेवलय.
हम
लक्ष द्यायला कोण नाही ग नाईट ड्युटी तीन शिफ्ट असत्याता.
हा तेच की मग तसं केल्याशिवाय काही निर्वा नाही.
आवाज आलदिन येईना. कराय पाहिजेस पोरांनी.
होय प्रायज की करायलाच पाहिजे.
सुविधा आल्यात सगळ्या व्यवस्थित पण नाही का सुविधा, कराय पाहिजे थोडं फार.
व्हय.
तुझंही कुठं झालेलं.
हॅलो.
तुझ कॉलेजच हे कुठं झालेलं? कॉलेजला तू आ हे घेतलेलस ना.
काय ते?
तू. मला क्लिअर आवाज या लागलाय तुझा.
मलाही तुझा आवाज. मी दोन्ही हेडफोन घातलेत तरी कानात, तरी आवाज येइना झालाय.
हेडून आवाज येतच नाही बाळा.
येतोय की आता येतो आमचं म्हणून बोलत नाय. बोलतेस की आवाज नाही पूर्णच तुझा आवाज बारीक एकदम यालाय.
असं कसं काय? ब्लूटूथ चा जर आवाज एवढ बघू
बोल बरं.
हॅलो.
हा हॅलो.
हा, बोल. नाई येना, हा, थोडा यालाय.
हा.
काय म्हणतेस कॉलेजचं?
तुझं, तू कॉलेजच ह्य कुठ घेतलेलीस, ऍडमिशन कुठे घेतलेलीस. अकरावी बारावी.
आर्टस होतं का कॉमर्स?
हा ठीक आहे. आ?
आर्ट्स मधनचं घेतलं.
आ. बर.
होय अकाउंटिंग. कॉमर्स आहे तिचं. हम्म.
होय तिथंच हाय की. हा?
शिकवतात ना व्यवस्थित?
हांय हांय शिकवतांत.
शिकवतांत नां व्यवस्थित.
हां हां शिकवतांत शिकवतांत. व्यवस्थित आहे आंता आणि पहिल्यांपेक्षा जरां म्हणजे हे आहे. स्ट्रिक्ट पणं ठेवले आणि सुविधां पणं आहेतं थोडं भरंपूर. पहिला कसं एवढं असं हे नव्हतं.
खरं तुझे कॉलेज आहे कॉलेजमध्यें कामं केले. सगळी सुविधा केल्यांत मस्तं. लॉ कॉलेज वगैरें चांगलं केलं.
अनेक थोड्यां दिवसांनी ए सी कॉलेजचं टॉपवर येते बघां. कारणं ए सी कॉलेजलां लॉ
तुम्हीं केलंत
हं लॉजेस्ट पणं स्टडी चालूंयं
पूर्ण सगळं मस्तं केलं त्यांनी.
होयं
पणं इतली पोरं तिकडल्यां तिकडेचं पोरं तिकडचं करांल
बरं सुविधां पणं भरंपूर केल्यांत. आणि सुधांरणा पणं भरंपूर झाल्यानत. त्यांच्यां
हां मी मी आकरावीला ऍडमिशन घेतलेलं कनी सहा महिने, तेवा कायं एवढं हे नव्हतं. हं सलाई हो झालं की सात आठ वर्षानी दोन्ही झाले. सात आठ वर्ष
होयं, आंता कसं चाललं नां चालं नां म्हणूंन कोणी. सगळींकडनं ते नसणे हेचं होतं गं.
हम्मं
चालतं नव्हतं हे करतं नव्हतं म्हणं. थप्पांच पडलेला त्यांच्यामुळे आंता मनांवर घेतले चांगलं चांगलं हे झाले.
हो हम्मं. आंता सात आठ वर्षात.
नाहींतरं पहिला कसं पहिला कायं म्हणायचं माहितेय बघितलंस नां.
लागतेचं तूं वगैरें छान केलेस.
होयं
कार्यक्रम ह्यांच्या आंधी कार्यक्रम वगैरें असे जास्तं नव्हते. आंता भरंपूर कार्यक्रम आहेतं त्यांचे.
कार्यक्रम पणं भरंपूर. आणि पूर्ण कल्चर लंच सगळं तिथं कल्चरलं सां